हॅलो, हा नमस्कार दीदी बोला ना. बोला ना? काय म्हणताय, काय नाही काय नाही, बसले होते चहा वगैरे झालं?
नाही, आम्ही आज जेवण खूप उशिरा केला उपवास होता ना.
हा हा आज आषाढी एकादशीच.
हो म्हणुन आज. च मी नेमकी आले पुण्याला, मिस्टर पुण्याला असतात ना माझे.
हो का? मी पण आता उद्या पुण्याला जाणार आहे. पुण्याचीच तयारी करते, जायची तिकडे
हो वीकली मग सगळे कामं पेंडिंग असतात ना त्यांचे, ते इकडे राहतात, आम्ही गावी असतो ना?
हा, हा
म सगळेच कपडे वगैरे, रूम क्लिनिंग, त्यातच वेळ गेला आज सगळा.
हा, का?
मग आता बनवला आम्ही, भगर बनवली आणि रत ताळे बनवलेले
हा, हा
म जेवण, खूप उशीर झाला आज.
अच्छा, मी पण आता उद्या पुण्याला जाणार, मग तीच बॅग वगैरे भरायची, तयारी चालू होती.
अच्छा
हा, बाकी? हॅलो
हा म्हटलं, पुण्यात तुम्ही जॉब करता की कॉलेज?
हो - हो जॉब करते मी, जॉबसाठीच मी इकडे राहते, अ फक्त पाच दिवसांसाठी माझं ऑफ फीस असत ना?
तर म मी महिन्यातून पाच दिवसांसाठी जाते.
हो -हो -हो मग कसं रूम घेऊन राहता की हे पीजीला असं?
अ पीजीलाच आहे, एक बेड आहे, पीजीला असं हे केलेलं, मग माझ्याच ऑफिसमधली, माझीच एक मैत्रीण आहे जवळची, तर मग तिचं ती आणि मी दोघींमध्ये मिळून, एक बेड घेतलाय.
अच्छा, हा -हा
अं हम्म मग, ते आमचं कसं, तिचं नेक्स्ट वीकला असतं ना, आठवड्यात असतं म्हणजे माझं झाल्यानंतर ती त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तीचं ऑफिस असतं. त, हम्, तर मग एकच हो -हो कंबाईन केलं, म्हणजे शेअरिंग मध्येच घेतलंय असं.
हो, ते फायदेशीरच आहे ना मग, तसं
हो, आम्ही कसं, फक्त पाच दिवसांसाठी जातोय ना? पाच म्हणजे जास्तीत जास्त सहा दिवसांसाठी, उद्याचा एक दिवस आणि फुड च्या शुक्रवार पर्यंत त, शुक्रवारी तरी शेवटचा ऑफिसचा दिवस असतो, तर मग त्याच दिवशी ऑफिस करून, निघतोय लवकर.
तर मग, तेवढ्या दिवसांसाठी पूर्ण एका महिन्याच, भाडं देणं म्हणजे, खूप जास्त जातं ना,
तर पीजीला आहेच आहेत, पाच हजारच्या पुढे तर आहेच रेंज
हो, मग मी राहते त्या एरियामध्ये थोडंस कमी आहे रेंट.
अच्छा.
तर मग दोघींमध्ये असं हे होऊन. अर्धे अर्धे म्हणजे पंधराशे ते सतराशे रुपये पड़तात.
हा मग हो मग चांगलंय. इकडं याचा अ सांगवी वगैरे त्या साईड ला गुरवला पाच हजार तर आहे पी जी ला. कारण मि सर पीजीलाच राहायच्या आधी.
अच्छा.
नंतर मग रूम च घेतला आम्ही. कारण पी जीला मग असल्यामुळे आम्हाला पण येणं जाणं नव्हतं मंग मुलीला पण मग तेच घरी यायची शक्यतो.
हो तेचं. मंग आम्ही पण कसं हे आधी फ्लॅट वरती राहायच. पण ते खूप जांस्त चालले मी फक्त. पांच दिवसांसाठी राहणार आणि एवढे पैसे घालायचे म्हणजे थोडसं हे व होतं ना.
हां तेच हो मग पीजीला ठीक आहे. पण आता फॅमिली अस्तमुल्लात. तस रूम वगैरे. तरी आम्ही सहा महिने थांबलेय पी जी ला.
हां का.
कारण हो पैशांच पण खूप ऍडजस्टमेंट करावं लागते ना.
हो तंर आहेच. आणि खूप जास्त मग माझे पण त्या वेळेला आहे ना मी फक्त. पाच दिवस राहायचे पुण्यात आणि मला पू नऊ महिन्याच्या पेमेंट अ म्हणजे चार हजारपर्यंत यायचा लाईट बिल वगैरे धरून.
आणि जेवणाचं वगे आता पाच दिवसांसाठी जायचे तर जेवणा. चलेगा खर्च म्हणे पंदरा सौह पर्यंत यायचा त जेवना कर्ज जवळ जवळ माझे हा हजार जांत होते.
हो हो मग इकड.
फुक माग आता कसं ते राहायचे पंधराशे रुपये जातात. आणि जेवणाचे कसे अ ते एक म्हणजे बा सराशे पर्यंत जात बाराशे ते पंधराशे पर्यंत आणि पण कसं पोट भरून जेवण होतं ना असं.
हो ह
त्यामुळे मग तेच ठरवलं.
हो नाही. आता आम्ही कसं यांना शुगर आहे ना मग बाहेरच जेवण पण त्रास व्हायचा शुगर वगैरे वाढयच. मग रूमच घेतले जेणेकरून ते हातानी जे जमेल ते बनून. कनिका जेवण वगैरे करतात.
हो
बाहेरचं चपने. त्रास होतोगचं लिपेड वगैरे म्हणजे कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं वाढलेय ना.
हा हा हा
ह म्हटलं नकोच आता बाहेर खूप वय होत आणि काही तथ पीजीला बनवता पण येत नसायचं ना मुलं पण असतात मग आपण बनवायचं.
हो तो एक प्रॉब्लेम होतो पेजीला पण माझं कस माझ्या ह्याच्यामध्ये. मी फक्त पाच दिवसांसाठी जाते. तर मग काही जेवणाच वगैरे एवढं मी काही घार घालत बसत नाही.
हो, मग काय?
मग आणि
म तुम्ही घरून बनवून नेता सगळं असं, चिवडा वगैरे काही असं, टिकाऊ
हा थोडंफार बनवून नेते असं, एवढं पण काय नाही नेत. अं मी बाहेरचच खाते मग पाच दिवस. असं बनवत नाही घर
आता घरी पण घरच्यांचे पण काम वगैरे चालू असतील.
हो घरचे पण काम असतात आणि ते मग अपेक्षा काय मीच करत नाही एवढं बनवत. तिथं बाहेरच खाते कसं सकाळी माझं लव कर ऑफिस असतं चार वाजता म्हणजे उठावं लागतं. मग पाच वाजता कॅब येते घ्यायला पाच सव्वा पाच पर्यंत मग कॅब आली की कसं अं पोहोचतो आम्ही एक सहा वाजेपर्यंत म्हणजे काम चालूच होतं आमचं. काम चालू झालं की अ हे काय बोलतात ते मग एक तासानी ब्रेक घेतो चहा वगैरे घेऊन येतो, चहा बिस्किट वगैरे सात वाजता
आणि त्यानंतर मग काय करतो आपलं थोडया वेळानी मग एक दहाच्या दरम्यान वगैरे नाश्ता करून येतो. मग नास्ता आमचा फुल हो
नाश्ता नाश ते पूर्ण झाल कि मग काय एवढ वाटत नाही असं मग ऑफिस सुटत तीन वाजता पण कॅब वगैरे परत सुटायला म्हणजे रूमवरती पोहोचायला चार वाजून जातात. हम्म मग चार वाजले कि हो वाघोली साईडला मी ज्या साईडला आहे ना त्या साईडला खूप जास्त सॅफिक आहे. तर मग चार वाजतातच पोहोचायला, हो चार वाज तातच पोहोचायला मग चार वाजले की मग कसं अ हे होत काय बोलतात ते येऊन एक तासभर झोप म्हणजे झोप लागतीच सकाळी लवकर उठलेलो असतो ना.
हो थकल्या सारखं होत.
हो ना. मग लागतीच झोप, झोप लागली की मग डायरेक्ट कधी कधी आठ वाजताच जाग येते. परत
हो हो हो हो. आमचं भी आम्हाला पण लवकरच उठाव ला तर सकाळी आता फॅमिलीय, जॉईंट फॅमिलीय सगळं आव रून मंग काम काय असतील ते आपले नायका.
हो. मग आठ वाज आठ वाजतात उठायला वगैरे मग आठ वाजले की जरा फ्रेश वगैरे होते फ्रेश झाले की कि मग परत कायतरी बाहेर खायला जाते मग बाहेर मग तिथं पावभाजी, डोसा वगैरे असंच भेट तर मग तसच खाते पाच दिवस तेवढंच आपलं काहीतरी.
हो आणि बनवायचा पण कंटाळा येतो ऑफिसवरून आल्यावर खूप. थकलेला पण असतं बनवणं पण असं नको वाटतं कधी कधी.
हा नको होत कंटाळा येतो खूप. आणि कसं कंटिन्यू चार वाजता उठावंच लागतं ना पहिले पं पाच दिवस तरी? तर मग लई दमालो होतं ते
हो आणि अ... जागरण झालं लवकर उठलं तरी ऍसिडिटी वगैरे ते पण वाढत पण ना
प्रॉब्लेम होता ऍसिडिटीचा वगैरे
हम्म.. हम्म..
मला राहुशी वाटत नाही. अ.. नाही कुठे गेले.. ह्.. नाही कुठे आमच्याकडे नाही ऍक्च्युली आमच्याकडे एवढे नाही. करत ना त्यामुळ नाही गेल कुठ ह्...
आम्ही पण नाही गेलो सुट्टी असून नाही गेलो.. कुठ
अच्छा.. हा.. हा...
आता घरी एकदम इकडं आल्यावर पुण्याला सगळंच आवर आवडता दिवस कधी जातो कळत पण नाही.
हा
आणि गावची सवय झाली मुलीला पण मग तिला पण इथ खूप हे होत.. मग आलो टेरेस तर घेऊन आल्या आता खेळायला.
हा.. हा..
हम्म हु.. मोकळ खेळण्याची सवय असते मुलांना तिकड गावी मग इथ एक खोलीत.. खोलीत कंटाळा आला म्हणती आता म्हटलं जाऊयात गार्डन आहे इथे एक.. छान.. जाऊयात. पाचच्या पुढे होईल ओपन ह्.. ह्..
अ..
ह्म्म्
मग.. आणखीन ताय म्हणताय.
काही नाही आता छान इथं गजानन महाराजांच मंदिर आहे. तिथं जाऊ संध्याकाळी आरती वगैरे मारुतीचे मंदिर अस म्हणजे इथे सगळ्याच देवां जे छोटे छोटेसेे मंदिर आहेत.
अच्छा..
मग जाऊयात म्हटलं संध्याकाळी ईला गार्डनला पण नऊ थोडा वेळ. असं चाललंय आण यनी नाटकाच तिकीट पण बुक केलंय.. सर्किट वाले म्हणून सर्किट वाडी.. सर्किट तान.. हा
अच्छा..
ते पण छान आहे मग संध्याकाळी चाललंय प्लॅन तिकडे पण जाऊयात.
हम्म.. हम्म.. हा.. हा.. त्यामुळ पाहून.
तेवढंच थोडस आठवड्यातून एखादा.. माइंड ह्.. फ्रेश होऊन जातं थोडसं तस आम्ही जातो नेहमी मी पुण्यात आलो की हमकस मुविला किंवा नाटक वगैरे बघायला जात असतो.
अच्छा.. मला पण म्हणजे नाटक वगैरे बघायला जायचंय पण इकडे.. अ.. कोल्हापूर साईडला कधी असं म्हणजे नाटक वगैरे झाालंय कधी.
पूरलं होतं ना आता हेच नाटक होतं आता झालं मला वाटत एकोणीस की कायतर तारखेला झालं
हा काय परत कधी नाट क म्हणजे सेट झालेल तुम्हाला कळालं तर कळवा
हो हो हो होत आता कोल्हापूर आणि कुठ तरी साताऱ्याला होत आत्ताच झालं कोल्हापूर मध्ये हो
हा हा चालेल मग ठेवू बोलू पुन्हा
हो हो हो चालेल मग ठेऊयात हो
हो हो